हॅलो नमस्कार काप
हा नमस्कार नमस्कार
काय म्हणता झाला स्वयप वगैरे
नाही अजून चालू आहे स्वयंपाक चालली तयारी स्वयंपाकाची
अच्छा हो आज काहीच स्पेशल मेनू
अ स्पेशल मटन हा गारान मट
हो हा दर आठवड्याला होत असेल तुमचा मेनू तर
हो दर आठवड्याला असतो ना आज रविवारची हम्म हा पौष्टिक रविवारची सुट टस्ी
हम्म
टाइम पण भेटतो ना रविारचा खर आहे मुलांना पण टाइम असतो
उलट तुमचं मीन ठरलेलं त्याच्या मयराविवारी टेन्शन नसेल तुम्हाला
हा नाही रविवारी नसत टेन्शन कोणती भाजी करू
अ ना भाज्यांच तर एवढं टेन्शन येतना रोज तून काय करायचं हाच प्रश्न रात
ा सगळ्याच महिलांना तोच प्रश्न पडतो दररोज उठून सकाळ झाली की कोणती बाजी
हा पोळी भाकर आणि भात वगैरे करून मोकळ होऊन जातो पण मग भाजी काय करायची भाजी काय करायची हाच मोठा प्रश्न
हा ना आणि भाज्या पण खूप म् झालेत तर
होूवं पाणी नाही ना पाऊसच पडत नाही त्यामुळे इतकीे महाग झालंय भाजीपाला पण
आता पाऊस नाही त्यामुळे भाज्या महाग झाल्या ना
हो तडे शहरात तर विचारूच नका तीस र रुे पावशेर चालीस रुपये पावशेर व बाे तर हातच लावू देत नाही कशाला गावाकडे कस हा आपण गावाकडे कसं हो थोडंफार आपण काही न काही असं झाडांच्या बिया वगैरे टोचून देत त वेलवरारी या तरी करता येत आपल्याला जागा जरी नसली तरी
हा तेवढं आहे गावा
मी तर आता त्याच्यामुळे मी तर आता घरी त्याच्यामुळे कुंडीतच वालाचे बिया टोचल्यात मस्त झाले ते वेल आता फुलं आलेली बघ ती वाट भाजी कधी येईल असं
होा का
ह
गच्चीवर लावलेत का वरती असं कुंड्यांमध्ये
हा, तस म्हणजे तर त्याचच प्लॅन चालू आहे. गच्चीवर पण आपण असं परस बागवारी करू म्हंटलं.
हा, हा, हा, हा, हा, हा. कोथिंबीर हे आस द्यायचं ना त्याच्यामध्ये लावून अं वांग्याची पण रोप येतेत.
बर धन टाकलीयेत आणि अ म्हणजे आता भोपळ्याच्या पण बिया लावलाय, मी बघू आता होत की नाही.
हा, हा. येत बरेच, बरेच ठिकाणी हं ज्याला मुळ्या जास्त मोठ्या नाही ना ते, हम्म.
शकत ना तस टाकलं. मी शेपूच पण बी टाकल होत पण अ शेपूच बी आलंच नाही ते काय माहिती काय झालं.
येते अहो तसं शेपू असं कुठं पडले बिया तर येतेत.
खराब होत की काय काय माहिती अहो.
हा बीच खराब असलं त्यामुळं नसण आलं ते.
तेच ना.
अजून कोण कोणती लावलीत झाडं?
बाकी काय फुलझाडच लावलेली जास्वंद, मोगरा
हो का?
आणि वेलीचा गुलाब लावलायं. तो पण छान झालाय आता, आता म्हटलं पाऊस पडला की लावत आता हळूहळू कुंड्या आणून झाड छोटे छोटे
हम्म छोटी छोटी झाड छान वाटते त्याची फुलं आलेली.
हा आणि इथे कसं शहरामध्ये जास्त झाड बघायला मिळत नाही त्याच्यामुळे ना असा जीव गुदमदल्यासारखं होतं त्याच्यामुळे म्हटलं आपल्या घराच्या आवती भोवती तरी लावावं.
हा तेवढा हाय. छान वाटते घराच्या असे समोर असल्यावर
हम्म.
आणि झाडांमध्ये तुम्ही त गावाकडेच राहतो आम्ही. गावाकडं त्यामुळे भरपूर जाडं हायतं आजूबाजूला.
हो ना किती भारी वाट त असेल.
हा हम्म. अ तुम्ही मनी प्लॅट लावता लावलेला हाय घरामध्ये?
हो लावलाय ना. मस्त झालाय तो पण. वाढतो ना सावलीमध्ये पण होतो तो सावलीमध्ये पण होतो काही नाही. मी तर मस्त आमच्या टेरेस व जिना आहे ना त्या जिन्याच्या तिथे काढलाय असं. म्हणजे आपण पकडतो बघा? तग्रील त्याला मस्त गुंडावन गुंड न नस वरती वरती नेत ते छान झालात. नाई-नई फक्त काळी माती मते लावलाय. कुंडीमध्ये. पाणीच फक्त एक दिवस आड दोन यू दिवसाड थोडं थोडं टाकत राहायचं.
हम्-हम्-हम्-हम्, आमच्या इथं काय माहिती मनी पेंटच वाढत नाही. काय झालंय काय माहिती.
आणि माझं तर आता एवढं सूर्यप्रकाश पण जास्त मिळत नाही, घरात लावला ना मी. तरी पण चांगला झालाय.
हां का, म् तुम्ही तेे बांबूच प्लेट लावले?
नाही ते नाही लावला ओ, नेमकं ना मुलगीला. आणि ना आनलोत त तिने दोनदा फोडून टाकलेत. ते
नाई म्हणतात.
ए असं, मला ते याचं काय म्हणतात त्याला? टेबल वर ठेवायलाच आणलं होतं मी.
हम्-हम्, हां-हां-हां-हां. तेस्नेक प्लांट एक लावतात घरामध्ये. बेडरूम मध्ये ते पण एक छान असतं म्हणतात.
हो, ते पण आणायचंय मला.
हम्-हम्-हम्, ते छान असतं बांबूच प्लांट एक. हां ते पण एका सावलीतच वाढतं ना. त्याला काय सूर
हो, ते पण उन्हामध्ये काही नाही सावलीत पण होतं. मी जास्त करून आता तशेच आणते म्हणजेच. सावलीत पण होणारे कसं बाहेर आता उन्हामुळे ना सगळे झाडं सुकून जाता. आणि इकडे ना पाण्याचा पण प्रॉब्लेम झालाय आता पाणी कमी याय ला लागलंय. आम्हाला ग्रामपंचायतीचं, नगरपालिकेचं पाणी येतं ना, आता कमी याय लागले पाणी. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊन जात झाडांना बी टाकायला कधी कधी पाणी राहत नाही.
हा का पाणीचा जपून वापर करावा लागत असेल तुम्हाला मग.
खूप, आता तर मागे आठ दिवस पाणी नव्हतं.
अरे मग काय केलं एवढे दिवस आठ दिवस पाणी नाय.
टँकर मागवला मग काय करणार.
हा का टँ
पण त्याचे पण खूप त्याचे पण खूप शुल्क आकारता ओ एक हजार पंधराशे वगैर. वगैरे मग ते परवडत नाही आपल्याला.
हा ते आहे ना नगरपालिकेचं पाणी नाहीयेत का रेग्युलर असं दररोजच्या दररोज पिण्यापुरतं?
आधी यायचं, पण आता कसं, पाणी कमी पडायला लागलं ना मग त्या त्यांनी सोडलं तरी दहा मिनिट असं आधी कसं अर्धा तास आला की मग मस्त टाक कि वगैरे भरून जायची. आणि पुढे पण छोटे आहेत. टिपडे वगैरे ते भरून ठेवायचो आम्ही. परत अं पोरांना पण असं बा बाहेर केलेलं आणि सारखं ते भरून. ठेवायच त्यांच्यासाठी. म्हणजे येणारे जाणारे असं हा म्हणजे ते भट असतात ना मग त्यांना पाणी पिता येतं
हा हा हा हा ह मला वाटलं म्हणजे तुम्ही तिथ गुरं पण केलेत काय
नाही नाही आम्ही इथे शहरी भागात राहतो ना
त्यामुळं मग ते येणारे जाणारे कुत्रा म्हणा किंवा गाई हे
जीवदया म्हणून
हा हा ह आता खूप अवघड झालं असल ना तस त्या गुरांचं
आ
त्या गुरांचं तसं त्यांना आता पाणी नाही म्हणता तुम्ही म्हणला आता ती पाणी कुठं पितेत मग भटकी जनावरं
असं म्हणजे अं प्रत्येकाच्या सोयीनुसार प्रत्येकाने करून ठेवलेलं आहे ना मग दुसरीकडे आता ग्रामपं पंचायती सॉरी नगरपालिकेवाल्यांनी पण भरपूर बांधलेले ठिकठिकाणी
हा ह हा का
नाही तर मग बिचारी कुठे आम्हाला पण नाही सांगता येणार
हा हा नाही आता पाण्याचा तुटवडा जाणवाय लागलाय ना आता उन्हाळा आलाय त्यामुळे हम्म ह्
त्या ठिकाणी तर पाऊस यावा म्हणून यज्ञ वगैरे करायला लागलेत लोक
आमच्या तिथं शिक्रापूरला स्वामी समर्थांचं केंद्र आहे ना, तिथे तिथे यज्ञ चालू येता आज
हो मी पण ना टीव्हीलाच बातम्या बघितल्या होतं आणि काही काही गावांमध्ये ते वासुदेव कसं येतो. आपल्या घरी गावाकडे यायचं तस तसच प्रकारे गावा गावभरात म्हणजे पूर्ण गाणे वगैरे म्हणत फिरता
हम्म हमम
आता ते खूप सगळेच हा प्रार्थना करतेत ना आता सगळे इकडच करते सगळ्या ह याच्यामध्ये अं आज जेजुरीला पण ते होतो होम यज्ञ होत. पावसाच कटिंग सगळीकडेच आता पावसाचे सगळे शेतकरी तर खूप वाट बघत्यात.
हम्म त्यांचा बिचारा इतक्या दिवसात पेरण्या होऊन जाता ना हो काय पाऊस नसल्या तर काय करणार तुमची पण शेती असेल ना
हा आमची पण शेती ना ओ आम्हाला पण आता पाणी नाही शेती ना अवघड झालंय सगळं शेतीच आता बा आमच्याकडे पाऊसज करते पण आता
हो ना हो पाणी लागतच ना मग त्यांना प्यायला वगैरे आहे का तुमच्याकडे पाणी म
गुरांना, घरी वापरायला, शेतीमध्ये पाणी कमी पडले.
हम् पिकांना जास्त लागत ना, ह
हॅलो, हॅलो,
हॅलो,
हा आवाज नाही तुमचं काहीतरी आवाजाला दुसरं
हा ते गेट लावत होते हो हा नाही तर कुत्रे वगैरे येत हो सगळी घाण करून देत ह्् ह्् ह
चालते छान वाटलं तुमच्याशी बोलून मग हो हो चालते धन्यवाद धन्यवाद हो